हॅलो. येतोय का आवाज येेतोय?
हा येतोय माझा येतोय का?
हा. पाऊस, पाऊस कसा हाय?
चालू आहे भुरबुर.
ह कामही उमजु देना ते.
तेच ना सारख भुरभुर येतीये.
आमाला तर लय पायाला चिखल्या झाल्यात दोन, चार दिवसात टमाटे कामहि नाहीच. ांब च खातर केल्या तेच ना. शिकले होत्या.
हम्म, हे पाणी वाहून येेत ना याच तर पाणी न व्हाइट हाय ग
मग पाणी नाही वाहिल? पण तरी ते होतात. पाणी आज, वीज पाऊस आहे ना गा?
हा.
उघडाला पाहिजे पण आता काय माहिती.
ते जोरात जास्त येऊन वाहिला ना ते बरं मग आता म्हणजे नदी नाल्या तरी तुंबून राह एक
आणि थोडं निबरपणा ईल.
हा आहे.
काम ते का नाही ना
काहीच करता येत नाही थोडा निबर पावसानेणा पाणी वाहून आणि टाळू धरून घेतले.
हा आणि निबर पानी राहुन जाताना.
हम्म.
असं होतं निबरपणा पण यायला पाहिजे म्हंजे थोड बरं राहतं पिक बी तग धरित्या मग हे भुसभुशीत लई कल्डून जाते ते.
कळडूनाय जात अन सडवा, सोडवा कुजून असं.
म तेच ना इथे खाली पडत्या अन सडत्या लवकर मंग.
हा हम्म, हम्म हशी गमत होऊन जाते. मनसोक्त असा थोडा येखानदा निबर चिळखंडे झाले ना
ह्म्म.
मग ती रोगराई धुऊन जाती. ह्यांन आणखीन ना अ रोगराई ये.
रोगराही येतीन त्यात हे नाही करता येत ना मग पावडरी बिवडरी मारता.
पाउंडरी मारता येथ नाही काम नई करता येती असच. सकाळचं काल आहे पाउंडर पावसातच वे याला आता आहे पावडर. असं चालू आहे ना चार दिवसा. दररोज हे मारायला हात पाय दुखून राहते फार गाळात पाय फस. .
हा मग चिखलात चालायचं म्हटल्यावर मी.
ह्म्म फार यंदूळू येंदुळू चालावं लागत ना. उत्कृष्ट एकदम ह्म्म.
पाय टाकला का दुसरा पाय उचलायला परत सप.
ह्म्म हा हा हा असच होत डायरेक्ट पोटर्‍याला गोळे येऊ .
ह्म्म.
अवघडए त्याच्याने सग.
आम्ही काल परवा दिवशी मारली सायटिंग ला पावडर काल मकाला मारली पण. की लगेच मागून पाऊस तर कीटकनाशक मारली बारीक. कही इडली आली ना आता बारीक. माश्याचा काळ नाही दिसत एवढी दिसत. आळी नाही दिसली पण मी बा चाचणी बारीक. ते खात कवळी पान हा.
हा मग ते बुरकट पान होऊन जातं .
हा बुरकट .
हम्.
हे जास्त आले किडे किडका जास्त. आल्या आता नवीन नवीन चाचण खिडक लई झाल्य आता.
लई झाली.
सामान वाढलं त्याच्यामुळ मंग.
शळया.
शेळ्या हाय न शेळ त्यांचं काय शेड मंधी.
हम्म. काल म्याट आणली का हिला?
हम्म.
हम् पाहिजे एवढ्या दोनच्या म्हणजे एवढ्या पंधरा दिवसात.
आधी सांगयला पाहिजे होती कितीला पडली?
आग महाग पडली ती आता.
का बरं.
भाव वाढून गेले .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
ते म्हणलं बा माल येईना म्हणे अठराशेचा माल बावीसशे भांनासला बावीश. पन्नासवाला सत्तावीसशे का अठ्ठावीसशे पन्नास.
माल नाही यायचं काही कारण नाही आता कुठं .
भेटत नसेल बनत नसेल काय माहिती पण असं म्हणलं नव्हतंच त्याच्याकड ना. आम्ही अठ्ठावीसशे पन्नासन नाही चांगला असत तर घ्यायला तयार झालतो पण नव्हतं ना.
म दुसरं कोणाकड पाहिचं ना.
बरं आता सबजवर आप्पा बांधुन राहिले माग. हॅलो.
हॅलो. काय रे बसेले आहे गारठ्यातच अन काय.
ह्या पावसा पाण्याचं काय
व्हय तुझी आली की भेटायला ये. काय पाऊसच कुठे जाता येत नाही काही नाही.
पाऊस चालूय आहे सारखा कुठे माल तुम्ही?
हा कृष्णा? हॅलो.
बर.
काय म्हणता बाकी?
अ काय नाही घरीचय आता.
हो घरी.
तुई तब्येत बरीये ना?
हा तब्येत वगैरे बरिय तब्येतच काही नाही हेच आज पाणी बदललं त्याच्यामुळ
हम्म बर. हॅलो. ते येतील आज, उद्या आजच येतील या मता ना.
नाही, नाही उद्या इकड ते हे येतं ना पर तर एक दिवस तिकड दाखव ना दुसरीकडं?
जातोय का?
हा तेला नाही का रे इतच
सोचली का कस नाही का लगेच जन रेटर राहते.
हा पण मग काही थांबताना याला अ
काही तर मग त्या लाइन साठी थांबत्या मग.
हो मग.
नाही, नाही थांबती. पौर्णिमा, पौर्णिमाला रात्रीला येईल. पाच दिवसांन अजून पाच दिवसांन पौर्णिमा राहील मा मते-
लाईना रे ते दुसरं नाही का एक मंदिर आहे पाय अ तिथं येतो तिथं जाता एक दिवस परत?
कोणत मंदीर ये ओ?
माझ्या लक्षात आहे. इथेच ये जवळच. म्हणजे चल तीन, एक किलोमीटर म्हणे तिथून.
हो का?
हम्म.
हम्म. नसल ते हो पण बाया नाही चावळले व असं काही? आणि म्हणले एकादस सोडल्यावर आता येतीलच असं शेवटी एकाचा विचार नाही तेढ हां
नाही त्या सगळ्या जात राहतात ना चार पाच जणी
हा का, हम् पण मग आता त्यांच्या चार पाच जणीचे महत्व नाही ना गाडी यात समजा सपरेट करेल मग लव पांधर दहा, पांधरा, विस जण हा, बरोबर हे का नही
नाही नाही त्यातले बरेच थांबात्या, हिथं आहे त्याच दिंडीत गेले ना दरवर्षी जाते त्या
नाही नाही त्या दिंडीत नाही जात
नाही का?
आता इकडं नाही, नाही या माउलीच्या याच्या जायाच्या इकडून ची दिंडी नी जात राहाती, इकुणच्या दिंडीत नाही जात
हा
हम्म इकुनची दिंडी जाते ना त्या याच्यावरून, मोकळ्यातून तिकून नाही जात
हजार येतीलच असा अंदाज आजच येतील, संध्याकाळ तस तसा मला डाऊट हेय
हां का
आहे ना का मी बुळबुल थांबल बा ड्रेसिंग करायचीय या कळगनाच एक तर बाहेर निघाय, हा ना काय वाटलं होत राव काल म्हणलं, एखादस आवरली म्हणजे आता कमी पडून जाईल खायचं काय, थांबायला तयार नाही
एकाद्शीच अन् ह्याच काही नाही ते पहिलं होतं एखादच झालं ते फिक्स म्हणायच कसं वयचं नाही आता थोडं तसं राहिलं कधी येत कधी जातं
हा हा.
निसर्ग काळत नाही हाय
हम्म. हां
बाकी काम काय
चांगलय दहा मिनिट
हां
हम्म.
मग मोठं झालं असंल आत?
मग तरी शाळेचा माहिती लागल ना?
हा मग ऑगस्ट एंडिंगपर्यंत
हम्म.
कारण एवढं लवकर नाही ऑगस्ट होईलच
तेच हे याची चौकशी केली का, नारळाच्या मुंड्यांची? नाराळाची मुंड्यांची त्यांची चौकशी केली का?
नाही, मी तरी शिवटला पाहिलं
हम्म.
यूट्यूबला पाहिलं फक्त. दोन-तीन व्हिडिओ त्याच्यात काही नंबर नव्हता, म्हणला परत पाहु नंतर रेकॉर्डिंगचा याच त्याचा टास्क पुरा करायचं पण वेळ मिळल तहा, त्याच्यामुळं मग काही वेळच मिळाल नाही.
नाही, आमच्या इकडे, आमच्या इकडं नाही, ते तिकडं जातात नाही एक रस्त्याला आहे ना?
अं, मळ्यात जायच्या रस्त्याने दुसऱ्या
हा हा.
तिकडे सगळी लावलेलं दिसले लावलेलं तीन एक तीन साडेतीन वी केेला लावेल असेल
हां का?
हम्म.
देतात
हं.
भरपूर लावले मग त्यांन
हं नवीन आहे म्हणजे याच वर्षी लावले दिसले.
हा आता लावले हो
हा, आता लावले. मग तेच आता जास्त वय त्याच्याकरता मग पुढं पडायला
हा मग थोड्या वेळानंतर कर
हम्म्म झाली का कम्प्लीट?
हा.
कर कट कर.